हॅलो हॅलो आवाज येतोय हा रेंज आहे इकडं माझ्याकडं तुम् येतोय ना येतोय येतोय बोला हो ना हा येतोय आवाज गुड मॉर्निंग हो आवरलं पाऊस आहे तिकडे
हो आत्ता तर नाहीये काल होता दिवसभर नाही सर आता फक्त वातावरण आहे आमच्या इकडे
होय ना आम्हीड मी कराडून बोलतेय कराडला खूप आहे पाऊस चालू
हो का नाही इकडे काल काल होत हम्म इकडे नाशिक इकडे होता काल पाऊस आज नाही आणि त्यातता मी शेतकी ना पावसाचीच वाट बघत होतो त्यासाठी
नाही नाही बरोबर आहे ना आता जून मध्ये पाऊस जून मध्ये तर पाऊस नव्हता ना ग आता लू झालं म आता इकड आताचेरण्या चाल झाल्या बघा भात सोयाबीन वगैरे भिईमूग पेरण्या टोपणी वगैरे चालू झाली बऱ्यापैकी आता सगळ्यांच झाले पेरण्या वगैरे कारण पाऊस चांगला चालू आहे ना इकडे
हो हो नाही आमच्या इकडे नाही झालंय अजून म्हणजे किरकोळ झालाय काही लोक कोण केलंय पण एवढा पाऊस नाही झालाय ना पाहिजे तस
हा हा नाही इकडे भरपूर पाऊस चालू आता शेतामध्ये पाणी वगैरे खूप संकलेलं आहे आता. त्यामुळे पिकं उगवलेले थोडे फार. आता पाण्याने मला वाटते ते पाणी वगैरे काढून देऊनच मग
हो कारण की जास्त पाणी झालं तरी पण पिक म्ह
ते कुजून जात ना ते हा कुजून जात ना ते. त्याच्यामुळ तिकड काय नाशिकला कसली शेती?
म्हणजे इकडे नाशिकला द्राक्ष जास्त फेमस आहे म्हणजे प्रत्येक आकडीच आहे दाक्षी. बाकी मका मका, ज्वारी. सोयाबीन आणि डाळींब मग म्हणजे आमचं स्वतःच
हम् हम् हम ह. द्राक्ष नसतात इकडे, इकडे भात भुईमूग सोयाबीन वगैरे असत आणि ऊस असतो कंपल्सरी ऊस. तर करतातच लोक इकडचे उस उसात म्हणजे कसं भडतं. हे बाकीच्या उत्पादनापेक्षा जरा ऊस परवडतो ना माणसांना. उसाच कस एक टन जरी गेला. तर तीन हजार किंवा बत्तीसशे रुपये रेट भेटतो. तसं आपलं हे उत्पन्न कसं आहे. जर निघालं तर मला वाटतं तीन महिन्याच उत्पन्न असतं हे तीन तीन महिन्याने आपल्यालामधा पंधरा वीस पंचवीस हजार इन्कम भेटू शकते. तस ऊसात कस असतं उऊसात जर चांगला गेला पंचवीस प् असत तर आपला इन्कम चांगला भटत. दोन तीन लाख भेटून जात आता. हा पूर्ण वर्षाचा इन्कम चांगला भेटतो आणि उसामध्ये का एवढ हे पंधराला पण जास्त लागत नाही ना? खत वगैरे एकदा मारली किंवा आता पाऊस आहे तर काही मेंदायला वगैरे लागत नाही तो. पावसाळ्या फक्त खतम तर मारूनन पाचट वगैरे काढायचे रात. आता उन्हाळभर कसं एक दोन एक दोन मिंद्या झा झाले की मग काय टेनशन नसाच नसत. एवढं टेन्शन बाकी भात भुईमूग, सोयाबीनला कस फवारणी लागते. कीटकनाशक पण फवारयला लागत ना कारण कीड वगैरे पडते ना त्याच्यावरती. आणि भुईमुगाच पण कस आहे. आता हे माकडांना काही खायला नाही ना त्याच्यामुळे शेंगामध्ये आल्या ना? ते माकडे रानातच असे बसतात भुईमुगात काहीच ठेवत नाहीय. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पण तसच केलं आता पावसाळ्यात बघू.
हो तेच ना त्यांना पण खायला असं आता एवढे जंगल वगैरे राहिले नाही. फळांचे झाड नाही मग ते मग इकडेच असं शेतामध्ये
ह रोडच्या कामाणी म्हणा किंवा काय सगळे कडेचच डोंगरावरचे पण झाडे नाही झालेले. कुठं त्यांना काय खायलाय तेव्हा? पाणी सुद्धा प्यायला भेटत नाहीये त्यांना आता. मग आता पाऊस चालू झालाय. त्याच्यामुळे जर असं आहे बरं व्यवस्थित.
म्हणजे आमच्याकडे कसं होतं माहित का? हरीण कधी बघितलंच नव्हतं मी पण आता ह्या वर्षी कस झालय उन्हाळ्यात तिकडे पाणी नसल्यामुळे हरण सुद्धा आमच्या इकडे तिकडे हरण हा विषयच नव्हता पण आता ते पाणी सुद्धा आमचे इकडे दिसायला लागले तस म्हणजे लोकवस्तीमध्येध्ये यायला लागले. असं झाले पाणी न
अह हो लोकवस्ती मध्ये आणि आमच्या इकडे तर ते ब बिबट्यांचं सुद्धा खूप भीती आहे. रात्री आठ नंतर कोणे बाहेर निघून नाही राहील. जंगलातून डायरेक्ट ठिकड च पडले ते. आता हे तर अभयारण्य आहे ना सातारला. तिथून तर डायरेक्ट एक इिकडंच आलाय त्याच्यामुळे रात्रीच आठ नंतर तर कोणीच बाहेर प पडत नाही एवढे भी ते आणि आमच्या इथे आम्ही राहतो ना वस्ती तर खूप आहे ते वस्तीत सुद्धा एकदा येऊन गेलाय त्यांच्यामुळे रात्री अस काही कोणी घेत नाही रिस्क घेत नाही. हो तेच रिस्कच कोणी घेत नाही. बाहेरच पडत नाही आणि गेल्या तरी मग दोघं तीघं मिळून असे जाता ना. म्हणजे टेन्शन नाही राहत एका माणसाला कूट
तेच ना.
तुमच्या इकड काय वातावरण.
आमच्याकडे आज आहे पावसाचं वातावरण आणि आमच्याकडे कस बाकीा. द्राक्षी भागा आणि आमच्या स्वतःचा पण त्राक्षी भाग आणि ाळिंबे. त्यामुळे मग बाकी मका ज्वारी असते. सोयाबीन केलेली असते आणि उन्हाळमध्ये कांदा लावलेला असतो आ्ही.
हा कांदे खूप असतात तिकड मला वावटते हा.
हो कांदे आणि द्राक्ष हे दोन्ही पण पिकं खूप असतात आमचे.
ला असल गाऊ ला असतो ना कांदा जास्त का नासिकला.
हो लासलगावला म्हणजे लासलगावला मोठं मार्केट आहे ना जे सगळीकडे प्रसिद्ध झा त्यामुळे म मी लासलगाव जवळच राहतो.
ह मग तुमचं घरी असेल सगळं मग घरचं सगळं होत असेल म्हटल्यानंतर टेन्शन नाही.
हो घरी आहे ना शेती पण भरपूर आहे आणि कांदा वगैरे सगळं घरी पिकवलं जात ना.
ह नाही आता कांद्याचे भाव पण वाढा लागलेत ना इकडं चाळीस नाही झालाय आता.
नाही हो बाहेर साईडला जास्त भाव असतो. जेव्हा शेतकऱ्याकडून आता तुम्ही शेतकरीच असाल तर तुम्हाला माहिती शेतकऱ्याकडून माल घ्याय.
शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्यांना कमी रेट वाटतो बरोबर आहे.
हो कारण की तुमच्याकडे जो कांदा आहे हो ते व्यापाऱ्याकडन तिकडे आलेले राहत ना हा.
हो हो बरोबर आहे.
मग ते त्यांचे चार्जेस काढतात भरपूर.
हा तेच ना. आता आमच्या इिथे तर चाळीस न लूय आता पाऊस पडाला लागलाय नंतर नंतर लगेच गांध्याचे भाऊ. वीस पंचवीस आता चाळीस झाला डायरेक्ट.
मग तेच ना तसं. आता तुम्ही पण शेतकरी तुमच्याकडे जे पिक आहे ते एवढे महागाणी नाही घेणार पण बाहेरचे म्हण. ताली भाव वाढली असं.
बरोबर आहे आता आता सोयाबीन मी केलेलं ना सोयाबीनला आम्ही. सत्तेचाळीस रुपयाेनी रेट दिला जेव्हा मी घातला तेव्हा दुकानात आणि आता रेट साठ न पाच. नी चालू आहे.
तेच ना मग. आपलं आपण कष्ट करून एवढा फायदा नाही होत आपला तेवढं बाकी जे म्हणले. लोक असतात त्यांना भेट.
हो शेतकरऱ्या्यां ना केत कष्ट केला तर. तर का इन्कम टॅक्स भेटत नाही. मला त्र असं वाटतं की सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी असं करावं क. त्यांच्या मालाला भाव भेटावा.
तेच ना त्यासाठी तर एवढे आंदोलन होतात. की शेतकऱ्याला हे करा ते करा पण काही त्याकडे लक्ष दिलं जात नाही असं होऊन जात.
नाही ना हो ना लक्ष नाही इेत ना कोणी देत बरोबर आहे ना. सरकारने जरा बघितला पाहिजे ना शेतकऱ्यांकडे पण.
तीस ना.
ह काय चाललं आणखीन.
बाकी तरी सध्या तरी काही नाही म्हणजे नॉ. आमच्याकडे पाऊस सरमझीम पाऊस चालू जोरात नाही ना मग त्यामुळे काही काम पण नस. आणि दोन्ही पण होत ना. मग घरीच असतो अस मला होता वेळ म्हंटलं म चला आहे आणि
नाही मग तेच ना मी पण मी पण जॉबला आहे बाया रिसेप्शनला जरा हॉस्पिटलला जरा गर्दी नाही ना मग फ्री होते चला करून घेऊ कॉल एखादा तरी
माझे एवढे झालेलेच नाहीत कॉल माझा आम्हाला वाटते पाचवा सातवा कॉल अस सातवा किंवा आठवा
नाही मला केली तरी चालेल म्हणजे माझे कॉल झालाय पण मी रिसिव्ह करतेय कॉल तर म केली तरी चालेल पाच पाच कॉल करू शकतो आणि मी
माझे सात आठवा
हो का कारण माझे दोन नंबर आहेत ना दोन्ही नंबरवररती पाच पाच करू शकत म्हणजे मी पण सध्या फ्री आहे म्हणून सांगते
बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके चाला हा एक नंबर आहे पहिला एक आहे का तुमचा
हो ज्याच्यावरती तुम्ही कॉल केला ना तो एक आहे पण पहिले मला मेसेज कराय जा म्हणजे कस वती तस प वरतीच आहे मी दोन तीन दिवसापास ना
हा हा हा
असल्यामुळे मग टायपिंग चालूच असते
हो तेच ना तर काय पाऊस पावस असल्यानंतर घरातला आवडलं की आपल्याला काही हेच नसतंय ना एक दोन जर दिवसातून चार पाच वेळ जर झाले कॉल तर तेवढंच आपल्याला पण मला वाटत टस् तीस तीस एकशऐंशी मी ेट दित आहे ना
हो म्हणजे आता बघा आपण आता बोलतोय ना तर यात तो कॉल चेक होईल त्यानंतर पण दहा मिनिटं क्लिअरली आपला एक्सेप्ट होता की पाचच होता याच्यावरती मग ते एकशे ऐंशी मिनिट पाहि
होय का
हो पूर्ण कॉल दहा मिनिटाचा नाही नाहीत कॉलवररती दहाच मिनिटं बोलायचंय पण एक्स्ट्रा कॉल दिलेली आहे ना त्यांनी तीस कॉल दिलेले त्यातनं एकशे ऐंशीच म्हणजे अठराच कॉलच टायमिंग घेणार आहे ना ते मिनिट हो मग ते चेक करून त्यांना जेवढं योग्य वाटलं आपलं बोललं ते पुढे मग टायपिंगसाठीठी पुढे प्रोसीड करणार
आणि काय काही कॉल असे होत आहेत की समोरच काही बोलत नस तर ते सुद्धा सबमिट होतय का त काय
ते सबमिट होऊन जातात पण चेक होतात चेक झाल्यानंतर त्याचे पैसे नाही आहेत ना मग
हा ते आणि असं जीरो सेकंद वगैरे पडतं ना तिथं
हो सेक वगैरे पडत आपण सबमिट करतो आणि तिथे दिलेलं रता आता बघा कॉल चेकिंग चालू असं चेकिंग प्रोसेस वगैरे तर मग ते चेकिंग झाल्यानंतर पैसे आहेत येत ना आपल्याना
होय काय बर बर चालेल चागल माझं काय पेमेंट मी अजून बघितलं नाहीे कारण म्हणलं आता अजून आपले थोडेसे झालेत ना कॉल म्हटलं कॉल होऊ द्या म्हटलं दहा पंधरा नंतर बघू चेक करू असं
हो हो तुम्ही म्हणजे पहिल्याच वेळेस करताय का हे काम
नाही कार्याचं काम मी गेल्या वेळेस गेल्या वर्षी केलं होतं जून मध्ये जे आलं होतं ना आम्हाला ते केलं होतं ते आता आत्ता परत आले ना एक वर्ष नव्हतच ना मध्ये गॅपच होता ना
हो नाही अ दोन अ दोन नाही तीन महिने झाले तेव्हा पण आलं हो ते कॉलिंगच काम आलेलं होत पण तेव्हा ठराविक हो ठराविक यांनाच होत नंतर मग आता एक सर्वांना भरपूर लोकांना आलेलं आहे सध्या काम
आत्ता चालेय मला
नाही तेव्हा म तेव्हा पण मला आलेलं होतं
त्यात कसं मी ओपनच केले नव्हती ना ऍप मी आता दोन तीन दिवसाांपूर्वी उप पन केल्या मग तेवढ्या वेळात माझे एवढे झालेत कारण मला माहित नसल्यामुळे मी ओपनच नाही
नाही मग तुम्ही ये जर बघितलं असत ना तुमचे कॉल पण कम प्लिट झाले असते आणि पुढच टायपिंगचे याचं पण आलं असतं
होय ना ह ह ह ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क हाय ना पुढचा
अगं
ये चला आता बघू जरा ल लवकर करते जरा स कंटिन्यू लवकर करते म्हणलं थोडस चला ओके बाय करा मग तुम्हाला वेळ भेट
हो हो चालेल आपली दहा मिनट पण झाली छा छान वाटलं तुमच्याशी बोलून बाय